हॅलो, हां येतोय आवाज.
लागला कि
हो.
मग?
बरंय ना होऊन जाईल मग, मला ह्याला त्याला करायची गरज नाही पडणार.
हम्म, चहा वगैरे झाला का तुमचा?
चहा नाही, जेवणच थोडसं उशिरा झालं.
हो का?
हो, त्याच्या मुळं आता काय क्लास सुरू झालाय.
हम्म, क्लाससेस चालू झाले का?
हो.
हम्म, किती वाजता येतात मुलं?
चार ते सात.
चार ते सात टायमिंग हाय काय?
हम्म म्हणजे काही चार ला येतात, काही साडेचार ला येतात, काही पाच ला येत तात जे म्हणजे कुठल्या वर्गात जे कोणी आहे त्यानुसार टाईम ठरतो ना.
हा.
पण तस चार ते सात मध्ये सहसा येतात सगळे.
हा का?
हम्म.
हम्म कर तात का अभ्यास मुलं?
हो हुशार आहेत.
हो ना समजत ना मॅडमनी शिकवलेलं. खुश आहेत का विद्यार्थी? आणि त्यांचे पालक?
त्यांचे पालक अजून जास्त.
हो ना.
आता कस सगळ्यांच परीक्षेचा वेळ आहे ना सगळ्यांच्या घटक चाचण्या चालू आहेत.
आता रिजल्ट लागल्यावर कळेल ना नंतरण.
हो काही जणांच्या झाल्यात, काही जणांच्या चालू आहेत, काही जणांच्या ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात चालू होणार आहेत.
हम्म हम्म हम तेच ता पेपर ते रिजल्ट कळल्याच्या नंतरच कळेल त्यांना प्रगती मुलांची.
हो.
हम् मग आणखीन खुश होतील.
हम्म आलाय काल.
मी पण कामा हा म्हणजे जो डिस्प्लेचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालाय पण तो आता जुनाच लॅपटॉप आहे ना तेरा चौदा वर्ष झाले त्याला.
हम् हम्.
त्याच्यामूळं कामापुर ता तो चालतोय पण मात्र, हो.
हाय कि नाही जे महत्वाचं तेवढं झालं तरी भरपूर झालं ना.
हम्म कामापुरत चालतोय.
हम्म बस झालं मग.
थोडे काढायचे दिवस आता काय.
हूम्म, उलट चांगले आहेत कि, दिवस तुझं.
बरं ठीक ये.
हुं.
तुझं चहा पाणी झालं का नाही?
नाही करायचे आता, आता उठलेत वाटत बाबा.
हू हू हू.
हा त्यांचं झालं, फ्रेश कि मग
हू हू, तुम तुझी रोजची आता तिकडची दिनचर्या काय अस ते? म्हणजे काय करता तुम्ही दोघ दिवसभर?
निवांत असतो आम्ही.
निवांत.
जेवायचं, टी व्ही बघायचा सकाळची काम आवरली की, आंघोळ्या, पूजा, वाचन
मग तुम्ही दोघं जणांना आता गप्पा मारायला, तर भरपूर वेळ असल एकमेकांसोबत?
हो.
मग मारता का नाही?
हुं. बाबांना कुठ वेळ असतो. मी आहे मोकळी.
का बाबांना का वेळ नसतो?
त्यांचे काम असतात, रोजचे नेमलेले तेवढे पूर्ण झाल्याशिवाय, ते त्यांच्या त्यांच्या नादात
हा पण ते
ते तेंच्या कामात, मी माझ्या कामात, मग त्यांचं रुटीन ठरलेलं असतं ग रोजच.
ह
नंतर मग त्यांच सकाळच आवरलं की, चहा घेणार ते झालं की, थोडा वेळ इकडे तिकडे केले की, परत जेवण करणार, जेवले का मग झोपतात दुपारी. झोपल्याच आता उठल्यावर हातपाय धुवायचे, चहा घ्यायचा, फिरायला जायचे. फिरुन आले की दूध आणायचं, दूध आणलं की, टीव्ही बघत बसायच. टीव्ही बघता बघता, जेवण करायचं. दहाच्या बातम्या ऐकल्या की, झोपून जायचं.
म्हणजे एक पण गोष्ट, रोज इकडची तिकडं होत नाही ह्याच्यात.
अजिबात नाही. एक पण नाही. हे रुटीन जेवढं होईल तेव्हा, कधी वेळ भेटतच नाही मग ते. करता करता, कधीतरी काही कामानिमित्त बोलण अशा नुसत्या गप्पा मारत बसायला, वेळच नाही आम्हाला.
वेळ काढावा लागतो.
नाही बाबांना नाही ना भेटत, पण काय करायच.
मग तू कधीतरी आवर्जून बोलाय चस. तू कधीतरी आवर्जून बोलायचं.
नाही बोललं तरी पण, ते कामातच असतात ना गं. बोलणं होतं कि तेवढ्या पुरत, कामास काम बोलणे असत ते. पेन, घेणं, घ्या, चला.
आवरा तेवढंच बोलायचं. हम्मं त्यांचं काम नाही, रुटीन रोजचं सुटत नव्हते एक गोष्ट पण आपल्यासारखं नाहीेत इकडच तिकडे होत नाही.
एवढे वर्ष झाले आता, म्हणून असं झालंय का?
त्रास पण, ना म्हणजे त्येचा त्रास झाला तरी त्यांच्या रुटीनमध्ये चेंज होत नाही थोडस
नाही गं मी म्हणलं आता एवढे वर्ष झालेत, एवढ्या गप्पा मारल्यात की उरलच नाहीय काही गप्पा मारायला
हम्म, तस पण आठवणी असतात आयुष्यात आपल्या भरपूर
मक
असतात काय एक एक प्रसंग आठवले त्याच्यावर बोलतो ना माणूस अस नाही.
हम्म तस
आयुष्यभर कित्येक केलेल्या कितीतरी आठवणी येत ना आयुष्यात हम हम्मं
तसं प्रत्येकाच आयुष्य जगण्याची एक स्टाईल असते.
हंम ते आहे
जो तो आपल्या, आपल्या पद्धतीने आपलं आपलं आयुष्य जगतो.
हम्म्म्मम.
प्रत्येकाचं वेगळ, वेगळ असत हे आता खर हाय
बर मग एखादे होतच ऍडजस्ट एकमेका बरोबर काय काय नाही होत स्वतःच सोडत नाही.
खर हाय, खर हाय
त्यातल्या त्यात बायकांना जास्त ऍडजस्ट करावा लागतो.
नाही असं काय नाही, माणसांना पण करावंच लागते कि शेवट.
पण जास्त कोण करतं
बायका कशा मिळतात त्याच्यावर असतं ना, असं थोडीच हे. ते असेल त्याच्या बरोबर ऍडजस्ट करून घ्यावच लागतं ना, त्यांना पण. काय हम्म, दोघांना ऍडजस्ट कराव लागत एकमेकांबद्दल असं थोडीच हाय बायका परिपूर्ण हेत
मी म्हणतच नाहीययं तसं.
हम्म, बायकांना तर जास्त फक्त, कसं बायकांना जास्त ऍडजस्ट कराव लागत कारण तसे घर सोडून त्यांच्या घरी जाऊन राहावं लागतं
एक्झॅक्टली जास्त त्याग पण त्यांनाच करावा लागतो.
तर जायचं नायं, नाव बदलुन जायचं तिथे माथ ते आयुष्य तिथंच सोडायचं आईवडलाच्या घरी आणि नवीन आयुष्याला सुरुवात नाव असुन पूर्ण बदल, नावापासून बदल होतात सगळे.
मक
तो एक मोठा, दुसरा जन्मच असतो लग्न म्हणजे बायकाचं
बघ बर मग.
नवीन माणसांनी कसं, आईवडिलाच्या घरी लहानपण जन्मत होत त्या वेळेला कळत नसत काय, त्याच्यामुळे लहानाचे मोठे होतो आपण, जिथं जन्म नंतरचा होतो, तिथ सगळ कळत असत आपल्याला. तरी मागच्या सगळ्या आठवणी पुसायच्या अन परी पाटी करून तिकडे जायच की.
त्या सगळ्या बायकांकडनं ऍडजस्टमेंट सगळी बायकांकडनं.
त्या आयुष्याचा तिथं सगळ्यांच्या मध्ये आपल्याला ऍडजस्ट करायच.
त्यांच्या सगळ्या नियमानुसार आपण चालायच.
मध्ये जिल्हांचा प्रतिस. तरली मानायच.
ऍडजस्ट करण्यातच आयुष्य जात बायकांच सगळ्या गोष्टीत.
क्ली आता कस बोललीस.
हम्म ते माणसांना एवढंच आहे कि त्यांना ही कराव लागतं नाही असं नाहीये. पण त्यांना कस स्वतःचं घर स्वतःच नाव स्वतःच काहीच बदलायला लागत नाही ना.
त्यांना त्यां लहानपणापासून.
जे आहे ते आयुष्यभर ना त्याच्याकड.
हम्म.
त्याच्यामुळे ऍडजस्ट करतात ते नाही अस नाही पण सगळं स्वतःच ठेवून करतात ते.
मग बघ बर.
हम्म आपण सगळं सोडून देऊन पुढे चालतो‌.
हम्म तेच म्हणते मी पण. अवघड हे. आवघड आहे ग.
हो मुलींचा जन्म अवघड आहे, आणि मुलीं शिवाय तर नाही. शक्ती शिवाय, शिव अधुरा हाय.
हे कळलं पाहिजे ना, समोरच्याला पण.
आणि काय म्हणतात कि, त्यांच्याशिवाय जन्म नाही.
त्याची जाणीव पण पाहिजे.
ठेवतात का हल्लीचे मुलं.
मग बघ, आता आता तुला बरोबर मुद्दा कळायला लागलाय मी काय बोलतीय ते.
मग नाही नाही ठेवत्यात का?
वाचओ
हम जन्मल कि लात मारून तेहाट टहा, टहा करतात कवा्हा, कवा्हा, कवा्हा.
हे आधी कम्प्लीट करा. हा सगळेच नसतात तसे.
आणि ति ज तसेच मायाजाळामध्ये मोठे, मोठे. चाललय एका मागचं तर सगळं विसरून पुढचे ह्याच्यामध्ये ते सामील होतात मग.
मग आई कुठे राहते. आई कामपुरती असते परत लहान आहे बघ आता, वर्षभर तर आईशिवाय पर्याय नसतो. त्याच्यानंतर, आई दिसली नाहीतरी जीव खालीवर होतो. आई दिसली की सगळ्यात जास्त आनंद होतो.
तिथून पुढे शाळेत आलं की मित्र, मैत्रिणी भेट त्यात आपले आईकड बघण्याचा दृष्टिकोन जरा अस म्हणजे आपण लांब, लांब पडत जातो जसे जसे मोठ मोठी होतांत मुलं तसं पुढे अडकतांत, मागचं विसरतं जातांत कमी, कमी होतांत. नंतर रहितात. कामांपुरतच प्रेम राहतं. नंतर शेवटी शेवटी राहतं. ते कर्तव्यापुरतंच राहतं झालं.
थांब मी करते हां करते एक सेकंड.
संपलं कां, परंत लागेल कां आंता फोन.
बघते नां.
ठीक आहे, ओके.